हॅलो, ह नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार
हम्म हे जरा पावसा बा आता चालू झालेला आहे. त्याच्याबद्दल बोलायचं होत जरा पावसाळ्याचे दिवसये पहिल आप पण म्हणतो होत की पाऊस पडणार नाही आपलं चालू होतं कार ट्युन वर चालू होत की पाऊस आता पोडणारच नाइये एवढ म्हणजे अ दुष्काळ दाखवत होता या भागामध्ये नाही का नाशिकमध्ये म पाण्याचं प्रमाण कमी झालेलं होतं. म्हणजे पाणी डायरेक्ट एक एक दिवसाला होतं शनिवार रविवार पाणी नव्हतं. पण आता पाण्याचं प्रमाण अ आता असं झालंय की आता पाऊस इतका की डायरेक्ट पूर येईल की काय असं वाटतय.
हो बरो बर आपण डायरेक्ट कालपासून तर रेड रेड अलर्ट दिलेला आहे आपल्या नाशिकला आणि वातावरण तर एकदम डेंजर झालंय मुलांना सुट्ट्या पण दिल्यात आणि म्हणजे मग आपण काळजी ही घेतलीच पाहिजे पावसामुळे पहिले तर बोलले पाऊस येणार नाही येणार नाही आपण उशिरा पण आला आता उशिरा आला तर आला नंतर मग खूपच इतका जोरात आला का डायरेक्ट अलर्टच दिला नाशिकला.
हो पण मंग ते काल तर मग ढग फुटीच लागेल होती. मॅम पण आज चं पण कस स ढकफुटी नाय झाली तो पाऊस डायरेक्ट गुजरातला गेला पुण्याला गेला. पुण्याला डायरेक्ट त्यांना माहीत असून सुद्धा शाळा ना डायरेक्टली म्हणजे मग मुख्यमंत्र्यांनी डायरेक्टली सांगितलेलं होतं की तुम्ही शाळेत बंद ठेवा तरी पण त्यांनी शाळा चालू ठेवल्या आणि मुलांना त्याचा त्रास झाला की मुलांना घेऊन जावं लागलं उचलून पाण्यामधून म्हणजे इतकं शाळेमध्ये डायरेक्ट पाणी
आज तर सुट्टी यला हवी होती का आज खास काल तर दिली होती सुट्टी गव्हर्नमेंट सुट्टी दिली होती पण आज खरी गरज होती. आज त्यांनी खरी गरज हो ते आजच त्यांनी सुट्ट्यांच जाहीर केलं पाहिजे होतं कारण की आज समोरचा माणूस सुद्धा दिसत नव्हता एवढं डेंजर खूपच पाऊस होता आणि लहान लहान मुलांचे पेपर सुद्धा ठेवलेय, एक्झाम सुद्धा ठेवली मुलांची तर मुलांची एक्झाम असल्यामुळ अस झालय ग पाठवू नको पाठवू वातावरण तर असं न्यूज हे आत्ता असं दाखवत आहे पडला मला कस पाठवा मुलांना काय नाही
पाठवावं लागतच ना मुलांना काय आता साकारणार पेपर म्हटल्यावर पाठवाच लागणार बरं की नाही आणि पहिल्याच कस पावसाळा, उन्हाळा हिवाळा हा प्रमाणात पडायचा म्हणजे चार महिने उन्हाळायचे राहा चार महिने पावसाळ्याचे, थंडीचे वेगळे मग त्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नव्हतं. आणि लहान मुलांना बाहेर सोडणं पण काही वाटत नव्हतं. की बा सोडलं ठीक आहे पावसाळ्यामध्ये थोडंफार त्यांना नाही का छान खेळायचे वगैरे
स्कूल ला जायचं छान बॅग वगैरे घेऊन आणि मज्जा वाटायची स्कूल ला पाय आणि पूर्ण पाय ढकलत ढकलत पण आता सध्या रस्त्याने एवढी घाण असती पाय सुद्धा असं पाय टाकाव हे सुद्धा माणसाला असं वाटतं टाकू क नाही इतक घाण दूषित पाणी असतं खूप
त्यामुळे मुलांना कसं बाहेर सोडावं हा प्रश्न पडतो कारण की आता त्याच्यामुळे आजार वाढून
हो. स्किन इन्फेक्शन लगेच होतय मुलांना लगेच स्किन इन्फेक्शन पाणी पिलं तर लगेच पोटाचे आजार होतय, लज लूज मोशन ह्या गोष्टीच जास्त गांभीर झालंयी एकदम लक्षात घे लक्षपूर्वक काळजी घेतली पाहिजे लहान मुलांची आणि कोण घेऊ शकत आपण आपली घेतली पाहिजे काळजी स्वतःची मेन म्हणजे आप आपली घेऊ तेव्हाच आपण लहान मुलांची घेऊ, आपल्या परिवाराची घेऊ तेव्हाच आपण दुसऱ्यांनाही सांगू का आपण एक काळजी घेतली पाहिजेल. त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी सध्या भाज्या स्वच्छ धुवून घेणे, मीठ वगैरे टाकून कोमट पाण्याने भाज्या धुवून घेणे. त्याच त्या शिजवणे ह्या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे आपण एक गृहिणी असल्यामुळे आपण ह्या घरातूनच गोष्टी शिकल्या पाहिजे. आपणच सुरुवात केली पाहिजे, तर आपण दुसऱ्यांना छान स अडजस्ट करू शकतो नाही आपण स आपण सुरुवात कर य त्यामुळेच तर आपण करतोय दोन गोष्टी सांगतो पण एकमेकां
बरोबर आहे बरोबर आहे आणि मेन म्हणजे कस ते लहान मुलांना फूड पॉयजनचे पण खूप वाढून गेलेले ये
मग ते बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे
मग हा बाहेरचं पण मुलं क जास्त खातात त्याच्यामुळे त्याचा त्रास आहे ना आईवडिलांना होतो असो मुलांना जास्त प्रमाणात होतो आणि काय काही मुलांना म्हणजे ते पचत नाही. आणि त्याचा हानिकारक डायरेक्ट ते त्यांच्या शरीरावर होत. आणि भीती वाटायला म्हणजे भीती एकदम डेंजर होत.
हो हो. नाही पावसाळ्यात कसं जीव जिवाळ्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं जातं. त्याच्यामुळ ह्या गोष्टी त्या होणारच आजार पण ही गोष्टी हे सगळ होणार पण त्याची त्याच्यातून काळजी त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला कळलं पाहिजे.
हा आणि परत कस पहिले कस. खाण वगैरे एकदम व्यवस्थित होतं पण आता कसं औषध मारले जातात ना फळांवरती भाजीपाल्यांवर औषध मारले जातात त्याच्यामुळे कस आपल्याला. म्हण ह ख म्हण त्या आ म्हणजे पा आपला दावाखाना दाबला जातो, डायरेक्टली दावाखाना मध्ये औषध जरी दिले ते आजार पण दाबले जातात, आणि थोड्या वेळाने परत व आजार उद्भवतो. म्हणजे एक पहिलं खाणं कसं होतं आपण कसंही खाल्लं तरी काय वाटत नव्हतं, धुऊून खाल्ल की, झालं. म्हणजे त्याच्यामध्ये औषधं नव्हते मारत पण आता औषधं मारल्यामुळे गोंधळ होतोय सगळा.
हो हो बरोबर, नाही औषध फवारणी वगैरे केल्यावरती आपण स्वच्छता ही, आपण बाळगलीच पाहिजे घरामध्ये, हम्म स्वच्छता ही बाळलीच पाहिजे.
ना पण, त्याचा आजार जास्त होतो. हे आता हे कोबडेे झाले, हे ते आता, आपण नॉन व्हेज वगैरे खातो.
नाही नॉन व्हेज खाल्लच नाही पाहिजे, पावसाळ्यामध्ये जास्त जेवढं टाळता येईल, तेवढं टाळलं पाहिजे. कारण की काय, प्राण्यानां लवकर बाहेर असतात. अन बाहेरच वातावरण त्यांना लवकर कॅच होत. ते लवकर त्यांच्या म पसार होत आणि आपण घरात असतो त्या पण काय भाजीला आणतो करतो पण मग त्या गोष्टीचा. उचार पण केला पाहिजे का हे गोष्ट या दिवसामध्ये त्यांना जास्त त्रास होतो. मग ह्या गोष्टी आपणच घरातून टाळल्या तर योग्य असते.
पण एक गोष्ट होती पहिल्याच्या हच्यामध्ये हा ताई, म्हणजे कसं पावसाळा होता, आता मुलांना लहान लहान आपण होतो तेव्हा तेव्हाच म्हणजे गा. म्हणजे बाहेर जाणं, आणि खेळणं, त्याच्यामध्ये पण एक वेगळाच आनंद होता. आता पण वेगळाच होता, आ हो, आणि त्याच्यामध्ये आपण इ की, म्हणजे आनंद आपण आपल्या मुलांना ठेवू शकतोय का तसं. नाही ठेवू शकत, कारण की आता ते तर वाडून गेलेले त्याच्यामुळे नाही ठेवू शकत, पण आता पहिले कसं करायचो, आपण झोके बांधले जायचे, पाऊस येतोय, वर तून पाऊस पडतोय, आणि खालून आपण झोके खेळतोय, परत पावसाळ्यामध्ये आपण, घाणपाणी, सांड पाणी एवढं पाहत नव्हतो. लगेच त्या उड्या मारायच्या त्या पाण्यामधी. शाळेमध्ये मुद्दम म्हून जायचं, शाळेमध्ये मुद्दम होून जायचं.
सांडपाणी जास्त झालेय आपले ना,
हा आणि कस, ते घाणाचं घाण पाणी येतं ना, जास्त. गटारी, गटारी डायरेक्ट फोडल्या जातात.
हो. पावसाळा असल्यामुळे त्यात प्रेशर जास्त येतं, अण ते गटारी डायरेक्ट ब्लास्ट होतात, डायरेक्ट घाण पाणी उथळून येतं वर ती, त्याच्यामुळे रस्त्याने सांडपाणी झालं झालेलं असत.
हम्म, आणि कसं पहिलं झा ड झुडप जास्त राहायचे ना, झाड झुडप जास्त राहायचे, पहिले झा झाडांचा पूर्ण प्रमाण कमी झालेलंय ना, त्याच्यामुळे मग ते आपल्याला घान पाणीच येणार. पहिल कस झाडांन पाणी पडायचं, मग त्या पाण्यावरती आपण पायानी मस्त असं लोटत लोटीत जायचो, पण ती एक वेगळीच मजा होती, बरोबर की नाही.
हो लहान पण खरंच आत्ताच्या मुलांना लहान पण हे त्यांना घरातच आहे चार भिंतीच्या आतच आहे आपण कसं बाहेर काढावं असंच झालं आता स्वच्छ असं कुठंही जावा असे प्रश्न पडले तरी खेडया मध्ये छान वाता खेड्यांमध्ये खेड्यामध्ये मस्त आपण एन्जॉय करू शकतो ह् कारण की तिथं काही दूषित पाणी नसतं, दूषित पाणी नसतं स्वच्छ असतं,
हा पण आता तसं नाही राहिलं ना आता, आपल्याला त्याच्यासाठीच म्हणजे स्पेशली आपल्याला फिरायसाठी आपल्याला खेळ एखादा स्पॉट बघावा लागतो कि तिथे जाऊन आपण भेटायला भेट दिली पाहिजे तिथे फिरायला गेलो पाहिजे तिथले निसर्गरम्य वातावरणात जाऊन आपण आपला वेळ घालवलं पाहिजे त्यासाठी आपण ती जागा निवडतो पण आपण त्या जागेतून आलेलोय आता ती जागा आपल्याला निवड म्हणजे किती वेग झालेलं आहे वातावरण आपण ये शहरामध्ये राहतो मग ते आपण आपलाच घात करून घेलोय ना आ असं
नाही पावसाळा असल्यामुळे, आताच इकडे हिरवगार वातावरण हे ही छान वाटतं. वातावरण, आणि असं असं मेन मेन ठिकाणी आपल्याला असं वाटतं, फिरायला ही जाऊ पाण्यात. पाण्याच जरा वातावरण बघून, पावसाच कमी वातावरण झालं, प व्हहीना, वगरे अशा ह्या यावर मस्त फिरायला जाऊ शकतो. पण जरा काळजी करून जाऊ शकतो आपण पाण्याच तिथलं बघून तसे पोलीस वगैरे असतात सहकार्य करायला कि तिथं किती माणसं आहे किती गर्दी ते काय ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात आता काय इंस्टाग्राम त्याच्यावरती थोडाफार न्यूज भेटत तरच आपल्याला घर बसल्या
बरोबर आहे ह नाही सांगते बा पहिल्यासाठी म्हणजे दुनियाच वेगळी होती पहिल्याची आणि आता आताची दुनिया खूप वेगळी आता म्हणजे त्यासाठी आपण निवडाव लागतो असं जागा निवडाव लागते आणि मग तिथे जायचं आणि मग आपला आनंद सहवास घालवायचा तिथे म्हणजे तो एक वेगळा क्षण असतो ना आपला आणि मुलांना पण ब सांभाळावं लागत ते महत्वाच कारण की आजकालची मुलं पहिल्यासारखे नाही राहिले आपल्यासारखे की आपणं आई वडील जरा अस आप
छान छान छोटे छोटे तळे असायचे पाटा असायचा पाट्याून पाणी सोडायचे इतकं सुंदर वाटतं वातावरण का बसत पाटाकच पाटाचं पाणी मस्त मुलं कड्या कळने बसायचे पाय मस्त त बुडवायचे मस्त खेळायचे पाण्या अ हम्म अजून खेळामध्ये आहे असं वा आता फक्त शहरी भागत ह्या गोष्टी शहरामध्ये ह्या गोष्टी थोड्या क कमतरता झाली या गोष्टींची हा
म्हणजे आपण ना विचार करायला भाग पाडलंय या गोष्टींनी नाही का आपल्याला हा पण आता ह तरी असं वाटत जावं करावं काहीतरी नाही का छानसा एन्जॉय करावं आपण असं वाटतं.
पाहून तिथं स्वच्छता आहे आपण तिथे जाऊ शकतो ना, हो हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे.
हम ह
हा